हॅलो हा बो
कविता हॅलो
हा
हा बोला म्हटलं हो सध्याच जेवण झालं हा सध्याच झालं जेवण
बर काय म्हणते भाजी वगैरे काय बनवती हो आमच झालं आता
असं काय मी म्हटलं आता पंढरपूरला जाणार आहे म्हटलं
हा हा पंढरपूरला जासाल ना तुम्ही हा दोघ
आता म्हटलं हं अ म्हटल तुम्ही थोडस रेंज मध्ये या आवाज कमी येतय म्हटलं बरं बर ह ह् बोला मग हा दोघ जण जाऊन हट पंढरपूरला यात लावूस
हो हो जाच अगदी यात्रा करा हो हो पंढरीच्या दर्शनाला जावच लागतंय दरवर्षी दरवर्षी जाता ना तुम्ही हो जावंच लागत दरवर्षी हा हा दर्शन घ्यायला.
दर्शन होते आणि जीव ही मोकळा राहिते.
हो हो प्रवास कायन करता पण बस नं जाता की काय
मी एस टी न करते बस मधून बस न करत ना प्र प्रवास
असं असं बरं हाय ना मग कि किती तास लागतात जायले.
आज जर संध्याकाळी बसला आपण तर उद्या दहा अकराला पोहोचतो म्हटलं मी.
असं असं बरं हाय ना तरी बारा तास लागतच असतीन दहा बारा तास. हो चं दूरचा प्रवास हाय ना. चांगल हाय ना दर्शन होऊन जातय मंग दोघायचं बी तुमचं हा हा तेरा चौदा तास लागतात हो. दूर चं हम्म दूरचा प्रवास हाय ना तो.
हो दूरचा प्रवास हाय ना हा
मग आपल्या इथचे लोक काय सोपती असतील ना तुम्हाला तुमचे
बाप रे! आमच्या इकडचे ह्या नाई नाई मंग आमच्या इकडच्या आहेत ना तिकट कंपनीतले आहेत नं. प्रभाकर तिखट ह् अ अजून ते मुरू काय म्हटलं बाई आहे ना सोबत म्हटलं आम्हाला चार पाच जणी हाव आम्ही.
हा हा बरं आहे सोपती पाहिजेत ना कुणी ना कुणी. हा हा बरं आहे चांगलंय दर्शन होऊन जातय तुमचं.
हा अनं जरासं मंग लवकर गेल की नाय आपण त दर्शन होते. अनं जर उशिरा गेलं म्हटलं तर मग दर्शन होत नाही ना मंग दूरदर्शन करून काय फायदा
नाही नाही बरोबर आहे दर्शन होणं महत्वाचं आहे ना.
महत्त्वाच हाय ना.
बरोबर.
त्यासांठी म्हटलं जरा असं लवकर जाऊं म्हटलं आपणं
हा बरं आहे ना जे संन नांत ते हे धर्मस्थंळ आहे ते पास लागतांत ना
आता म्हणे घरचे म्हणत आमचें कि सोबत म्हणतं आपण शेंगदाण्यांची
हम हम हम्म हम्म नाय असं जे लागलं ते न्यायचं दोघं जण खायाले थोडं थोडं असं सोबत काही ना काही असत सोबत. हा हा काय ना काय पाहिजे. बाकी पुढे पुढे कोणता सण हाय मग आषाढ एकादशी.
पुढे आता पंचवीस तारखेला म्हटलं आषाढी एखादशी येते. अ नं त्याच्या पुढे म्हटल एकोणतीस तारखेला आखाडी येते.
अस हो बाय त तुम्हाला माहीतचं हा ते तुम्ही भरपूर लक्ष देता हा हा बरं हाय ना
हा
चांगलंय.
आणि ते कस आहे
हं घर काम तसं द्यायचं ना आता देवासाठी तर काय ना काय टाईम द्यायच लाग
दर्शन दर्शनी होतें हाभ्यांस लागते आतां तरं हे नेहमी कर आता चालतं ह् हो
देवासांठी कांहीं ना कांहीं टाईम द्यायचं लागते ना घरं वगैरे अस हमेशाच आहे
हा कांहीं ना कांहीं टाईम द्यास लागते निवड तुम्हीं म्हणसांल मी एकाचं कामांत राहीन तरं ते एकां कामांत जमतं
बरबरा आहे नां पुण्यं करावचं लागते ना दर्शन घेणं पु पुण्यं करणं त्यासाठीं वेळ
ह कस लागवे असं आहे ना आणि पुण्यं समजां पुण्यं असं पुण्यं तर आपणं किती काच्यात खड्ड्यात गेलं तरी
हो हो.
पुल
हो नां बरोबर आहे. हम्म, हो हो
पुन्हा
हो नां सकाळीच लवकर उठावं लागते नां मुलांच्या ना मुलें.
हा बोला नां तिथं बोलून नाहीं असं हो हो
सकाळीचं उठावं लागते पांच वाजता मुलांच्यान यांले सकाळीं शाळेंत पाठवावं लागते तरं मंग डब्बा करूंन द्यावा लागते त्यांचा. हा त्यांचा डब्बा त्यांची आंघोळ त्यांची तयारी ते केल्यानंतर त्यांला ऑटो वरून नेऊन द्यावं लागते तो शाळेंत गेलावर मंग आता. आपल घरचं घरचं कामं चालतांत. तसं आहे ते जदंलोक त्याचं त्तो जातं नाहीं शाळेऊत तोंपर्यंत आपल्या घरंचे कामं सुचत. नाहीं.
नाहीं खरंच नाहीं सुचत.
नंतर मंग त्याचं झालं तरं त्यां मोठ्यांच करावा लागते तो जाते मंग तो जवळचं जाते का कॅबरेस चंतडली
अससं हम्मं
मग त्यास द्या लागते निस्ते जाते दाग वाचताय का बरी सकाळपासून उठलं की आपलं दिवसं. दिवसाचं दैनंदिय कार्य हे डेलीचं चालूचचं आहे ना मग. दररोज तेच आहे सकाळी लवकर उठणं न्यारी करायचं करून देणं मग दिस मग आपल्या घरी एका राहतच आरामशीर दिसतंय ये ना काम हम्म दोघो भावाचं तिकडे शिकवतते चांगलं एकटं.
हा आणि ते त्याचं दोघांचं झालं की. अजून घरच्यां माणसांचं करायंला लागतं ते तुम्हांले असं चहा पाणी तेचं हम्
हो नां सकाळीचं करावं लागते नाहीं तरं कायं तरं दररोज
हम्मं असं आहे नां हम्मं सांगा.
हो. ना. ना चाय नाश्ता झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करावी लागते.
नाही तेर क आ
स्वयंपाकाची तयारी करायला स्वयंपाकामध्ये चांगल्या चांगल्या भाज्यां.
करांच लागते नाहीं करत नां असं म्हणजे वळणं लागे म्हटलं की नाहीं आपल्या सांठी आपलीं आई इंथे हे करूंन राहीली
ह
हा लेकराले वळण लागते ना आपण जसं शिकवलं तसं
शिकवलं तसं हो बरोबर आहे.
हा मुलंले वळण लागते. हा
त्याच्यासाठीच तर आपण एवढं करून राहिलो नाही तर काय करू केलं असतं का आपण..
कर्तव्य आहे कर त्यासाठी कर.
हा कराच लागते बरोबर आहे ना हो बरोबर आहे तुमचं. आता आपण तरी आपल्या भागात
नाही नाही ते कस लहानपणापासून लेकराईल वळण लागलं तर मोठेपर्यंत मोठ होईपर्यंत वळण चांगलीच राहते म्हटलं हे आईवडिलाचे संस्कार असतात ना म्हटलं
हम्म हम्म
हम आईवडिलांचे संस्कारच तर मुख्य गोष्ट आहे म्हटलं
हो तेच तर आहे जे पण आईवत ते सं ते मोठे आत जखरा आहे ना साात देण तरी आवश्यक आहे ना सऱ्याच गोष्टीची पूर्ण पॉझिटिव्ह असलं तर सगळंच बरोबर होते हा
समा तुम् बबर के नाही सम निे ी असलं तर काय कामाची गोष्ट आहे
हं काय म्हटलं हॅलो हा काय म्हटलं
कामाची गोष्ट नाही आहे
नाही ते बरोबर आहे तुमचं हम्म
हम
शिक्षण कायसाठी देतो आपण अजून काही नाही शिक्षण कायसा देतो आपण त्यासाठी
त्यासाठीच आपण शिक्षण देतो त्यासाठी ते आपल्या मुलाला वळण लागली पाहिजे आणि चांगली बुद्धीन शिक्षण झालं पाहिजे
पाहिजे हो हो.
हा. ना आपलं नाव अमर केलं पाहिजे हेच आपून त्या बुद्धी देतो हेरी काय दयला लागते आपले
काय द्यावं लागते बरोबर आहे. हम्.
पैसा देऊन तर सर जग घेतले जाते पण आपली माणूस कीन आपली बुद्धी चालव ना मुलाईला वळण लावणं येथेतच म्हटलं महत्व आहे
हो हो बरोबर आहे तुमचा आ ट व
हा रसईन
हा
तमु हॅलो बोला म्हटलं आता
आता लग्न कधी आहे म्हटलं तुमचे लग्न होतं ते कधी आहे अकरा तारीखले ह
हम
हा लग्न कधी आहे मग तुमच्या इकडे त्या पोरीच अकरा तारीख ल आहे की आठ तारीख ल आहे
काय
लग्न कधी आहे त्या परीच आठ तारीख ल कि अकरा तारीख ल आहे. लग्न कधी आहे त्या पोरीचं तक्र आली आहे कोणत्या कााल दिलं मग तिला कोणत्या गाात देल तिने कोणत्या गावल दिलं ह का कुठे
ते आपलं येथे इकडे अ बाळपू बाळपूरच्या पुळे
हो का बापा लयच दूर पयला सोयरा ह हम्म
क
हम्म आपण पाहिलाच नाही तिकळा एरी आहे. आप काय काम आहे पायाच तिकडला आपण तिकडला प्रवास केलाच नाही आपण जवळपासचा प्रवास केला बाई हम्म तिकडे पाहिलच नाही आपुण आता आपल्या इकड सगळं काही भेटते.
हा आपल्या इकडेच तेच ना आपण तिकडल ते पाहिलेलंच नाही ना आपल्या इ पकडलं त एरया पाहायला आपूण
हो हो बरोबर आहे हाय हो ठीक आहे.
ठेऊ मग.
हो हो ठेवा ठेवा.
हा. थँक्यू मंची